गॅस तर काय नाय एका कार्यक्रमाला जायचय आपल्या आपल्याला हम्म करिअर विषयी आहे म्हणजे जॉब विषयी आपल्या पुढच्या या हा नोकरी संदर्भात
हा हा
अ तू येशील का अकरा अकरा वाजता कार्यक्रमय अकरा ते दोन
कुणीकडं हाय ते
अ हे एक त एक सहा किलोमीटर वरती हाय तर जमेल का तुला यायला? म्हणजे नोकऱ्या कुठ कुठ वाटता आहेत उपलब्ध त्याच्या संदर्भात अस जरा ते माहिती देणार आहेत परत आपला रिझ्युम वगैरे घेणार येत त्या ठिकाणी तर ये त्यांना रिझ्युम डॉक्युमेंट पण घ्यायचेत आपले फोटो वगैरे आणि जाऊया मग तेवढंच आपल्याला माहित पडेल.
म चालतंय की किती वाजता
अ अकरा वाजता हाय ग अकरा ते दोन टाईमिंग दिलाय त्यांनी -
होय का
हां हां
चालेलं जावूया म
अजून कोण तुझी मैत्रीण वगैरे असेल शेजारी वगैरे कोण दहावी बारावी झालेलं हो अस ज्यांना जॉबची गरज हाय असे ते असेल त्यांना पण बोल बोलावं बोल
हो हो चालेल सांगते सांगते हो हो चालेल की,
हम्म
हा
आणि जरासं मग हे पण सांग म्हणजे स्टेटस पण ठेव त्याज्या या संदर्भात
हो हो चालेल चालेल हां
म्हणजे सगळ्या लोकांना सगळ्यांना माहित पडल जरा
चालेल चालेल हां चालतय हां हा हा
हा